हॅलो.
हॅलो.
लागल ना आणि
बोला काय करती गं?
काही नाही बसलेली.
बसली जेवण केलं?
जेवण केलं बा.
केलं का काय खाल्लं जेवणात?
आ?
काय केलं होतं?
जेवणाला भाजी केलती ना ही मम्मीनं आणली होती ना मठाची
मठाची भाजी केलती का?
हां मठाची भाजी केल
हम्म यो भैय्या कुठं गेला?
भैय्या कुठ गेला काय माहिती त्यो आत्ता आलता घरी ते आम्हाला ओ टी पी पी लागत होतं.
काय लागत होतं?
द्याय नसती मी ओ टी पी ओ टी पी लागत होतं पप्पाला ते कार्या ॲप ते कार्या म्हणते याचं पाहायचं होतं कल्याणच पण ते ओ टी पी च यायल नाही.
येईल मग काय असल त्याला अडचण.
हा ना.
केलं का ताऊ ताईच.
आं?
ऍडमिशन केलं?
नाही ना.
अ मी म्हणली होती ना का तो ऍडमिशनला गेला आहे त तु अजून साईड चालूच नाही झाल्या त्या.
त चालू नाही झाल्याना अजून.
नाही. मी म्हटलं का रे आता जाणार व्हता तर तू काऊन नाही गेला तर मग म्हणे नाही चालू नाही झाले अजून.
पुन्हा नाही केलं का?
नाही अजून.
चालू नाही झालं ना अजून.
नाही आ मग माझी आ सत्तावीस तारीख यायची ना कामगार कल्याणची तर रेनवल करायची मग माझ तिथून पुढं काम चालू होतील ना.
आणि रेनॉल झाल्यावर स्वता आपल्याला ते जे चलग पावती त ती किती दिवसात येती.
किती दिवसात येती.
मम्मीचं केलं होतं ना. हम्म.
काय माहित नाही बाई मामी.
हा ना मग मला सत्तावीस तारीख दिली त्याने ऑगस्टची त्याच्यानंतर चलन हा पुढच्या महिनची सत्तावीस.
अगं बाई मग ना आणि त्याला तर यायला नाही वेळ लागत ना दोन तीन महिने लागतच ना का नाही.
महिने का दीड महिने असं काही तर टाम देत ते पहिले काय करत आपण रेनोलां झालं होत दिलं. त्यालं की माग खाली त्याना पावती भेटायची.
हा भेटायची लगेच.
पहिले आता नाही भेटत ती.
हा, मग हे फॉर्म भरलं जात्यात दिवाळी मधी
हा, ना मग तेव्हा येत कोण जोपर्यंतल पावती येत नाही तोपर्यंत. माक, मागच्या वर्षीचं पण मग ती भरल्या नाही गेले. त्या चलन पावती मुळं मग मागच्या वर्षी पैसे कुठे भेटले.
कुणाचेच नाही?
नाही मग भरले, ती चलन पावतीची डेट संपली होती ना?
म्हणजे तुम्हाला पैशे नाही आले बघ आता
नाही ना कुंदन दादाची मला स तेरावीची भेटली चौदावीची भरलेच नाही गेलं
अं कुंदनचे किती भेटलेले तेरावीचे?
तेरावीचे त्याचे भेटले होती वीस आणि छोटुचे भेटले होते पाच पाच हजार पंचवीस भेटले दोघांचे
नाही नाही बाई मग आमच्या दोघांचे भरले पण आलंच नाही ओ माझं एकटीचं भरले काय काय माहिती?
नाही येईल मग त्याचे डॉक्युमेंट जायला असे दम लागतता कधी कधी सहा महिने लागते कधी तीन महिन्यात येत्याती कधी पंधरा दिवसात पण येत्
ते काय असल त्यांचे मला लई मोठा ग्रुप्स असले मग ते लगेच पटापट टाकत असल परत मग सासू तवर एका एका दूर टाकत असतील
आल्यावर ते वेळ लागतो
हा सरकारी कामं
आता मम्मीचं पण टाकले बाई रेनू करायला
हा का?
हा मम्मीच पण रेनू करायला टाकलंय पप्पाचं पण टाकलंय अय्या का याच्यावर किती भरले जाते आणि ते दोन का? मग पप्पाच्या हच्यावरच पण वारीसदार लावावा लागत ना
नाही मग आता आपलं मुलं तर दोन आहेच ना एका मागं
हा हां
हा मग एक एका मागा चालते ना पप्पा मागा चालते तेला काय मम्मी मागा न
हा मक्क माग जोडायला
आपण पण मग आहे ना कामगार कम आणि आपल्याला फायदेही
आता म्हणजे आता छोट्याला किती
हम छोट्याला आता भेटल ना दहा हजार अकरावीला गेलाय तो
अकरावीला गेलाय तो
हा त्याला दहा भेटल मग
कामाला आला ना मग क्लास ती म्हणत होती ना सरांनी फोन केला होता वडगावच्या उद्यापासून क्लास चालू करणार आहे म्हणे तर त्याला पाठवून
अ पण त्या पण सरांना
सांगितलं काय नाही माया लक्षातुनच गेलं पण घोडेगावचं सर होते
सोन सोनावणे सोनावणे सर का
नाय मी नाव नाय विचारलं याच्या कॉलेज वरून बोलतोय. अअ त्यो म्हणला पाठवून द्या म्हणे मी म्हटलं सर ये काम्हणे हा मग काय ते त बारा वाजता घरी ये पण आले.
अरे तिथं कार्यक्रम चालू होता म्हणे
हा त्यासाठीच बोललो होतो
आता ते कार्यक्रम चालू असले ना आणि लगे लय पार बोर होऊन जात.
हा सायन्स ची अकरावीचे क्लास घेतात का रोज ते कंटिन्यू ची
हा घेतात मग रोज घेत्या
नाय त्यांना समजा सध्या अकरावीचा समजा सराव होस्तवर गेलेल चांगलंच ये कारण की बारावीला मंग- समजलं पाहिजे न ते
हा पण आता त्यांचं कस नाणी
एकत ही ना आपल्या इ शाळेमध्ये सेमी इंग्लिश नसतय ना
नाय नाय अनं आता लय स्ट्रिक्ट झालेलंय नाणी आता ते लेक्चरला पण जाते ना त कॅमेरे ये याच्यामधी
हा
डायरेक्ट त्याच्या याच्यामध्ये कॅमेरे ये आणि त्यांना ऑफिस मध्ये बसल्या बसल्या दिस हो का आम्ही गेलते ना ऍडमिशनला तवा बघितलं मी
हो का.
हा म्हणलं सर आता लय स्ट्रीक्ट झालं म्हणलं सर बायोमॅट्रिक हजेरी नय आली का इकडं नाय म्हणे अजुक नाय आली म्हणे ते अ बॅ यांच्यातना याच्यात बघितलं ना मी काय म्हणताय तुम्हाला
बातम्यामध्ये बघितलं ना मी का बायोमेट्रिक हजेरी झाली म्हणून कॉलेजच्या मुलांसाठी
हा हा
बायोमेट्रिक हजेरी म्हणजे रोज येेता जाता थंब लावा लागतो.
हा का
जात हा आम्ही टायपिंगला जायचो ना त बायोमॅट्रिकच हजेरी ये तिथं पण असं फिंगर लावा लागतो नाणी आपण किती वाजाला आलो अनं किती वाजाला चाललो हा ये टायमिंग लगे
म असच असतय काय काय ऑफिस त्याच्या मधी त्यांना काय सह्या वगैरे करानाय लागत फक्त थम्ब द्यायचा चालता चालता अनं चाललंय पुढ
हा पण मंग नाही ना बसा लागतो ना
बसून घेतेत का माये भाऊ त्यांच पण असंचं ये की टिळकनगला कामाला ये ना तर ते म्हणतात छाया आम्हाला सहया नाय करावं लागत आम्हाला फक्त ये ना थंब द्यावां लागंतं. हा थंब द्यावालागत का समजलं की हे का आलेत आता कामवर असं
हा हा मंग वरती कळून जात ना
हम्म
अ त्याला पण टायपिंग लावायची होती ना
कुणाला?
छोट्याला
आता हे असले लफडे करून ठेवले का आपण जागेच्या आता जागेच कराव लागन टायपिंगग तिद गुतलं कामाला कोण जाईनं.
हा बई
हम्म कारण की मायां एकटीकून थोडं होणार ये आपण उडी पोरानं मुळच मारली.
त्यांच्या त्यांच्या दमावरच घेतली नाणी तुम्ही या
काही असं माझ्या तीनशे रुपये रोज काय परवडणार आहे मी बाजार करू का ते करू
हा त्यांची माग पाडत
पण दिवळ लोक तर कसं होऊ शकत ते काही उस
आ
काय बचत करल ती काढावं लागल
मग आता किती दिले ना
पाचशे रुपये
हा
हम
तुमच्या नावाची झाली का
नाही आजून नाही झाली फक्त भैयानं दिला सौदा केला
नाहीणी काळलं त कमी नाही केर
एक लाख चाळीस झालंत आणि ते दहा हजार समोरून
म्हणजे हा, हा, हा
ह मग रमच घेतले ता पण मग त्यांच कालड घोळा घेऊन होती त किती जण बोलली म्हण कशाला ति त
आ ताजा
दे नती पायजी मने
म्हणजे भावड्या भाऊ नव्हता का तवा
नाही, नाही होते भावड्या भाऊ नाही दुसऱ्यांचं वाक्य आहे ते
हा शेजारीयांल त का आपल्या शेजऱ्यांच वागतोय का
हम
बापरे लय जवळ आहे
हम्म